हॅलो, हा मॅडम आवाज येतोय का?
हो येतोय ना. काय नाही ब्रश करतेय.
आता, आता शेतात चाललो.
आता उठालो ना ताई आम्ही.
तुम्ही कुठे आहे?
ताात चालल म्हटलं..
तुम्ही कुठय ताई.?
शेतात चाललो.
असंय का,, आज पायी पायी.
हम्म.
अ.
पाय पाई.
दादा नै आलेऽऽ
बक्यांसाठीच.. चारा घे,, नाही, नाही बकऱ्यांचा साठी चारा घ्यायला चाललेऽऽ बकऱ्या घरी ये ना,, आज नाहीऽऽ त्यांना घेऊन जाते,, आज राऊड करायचऽऽ गावातले महिला येणार आहे,, दोन तीन सी आर पीऽऽ गडबांधणी करायऽऽ आहे ना, म्हणून लवकर चारा इतकाच घेऊन येते, मग आंघोळ करू, कपडे धऊ, मग ते आल्यावर खिचडी बनवू,, नंतर गावात फिरू,,
हा,, बरोबर आहे.
म्हणून लवकर जाऊन येते मग दुसरं काम म्हण नंतर होऊन जाणार नाही तर हा ते येणारच देतात असं पण स्वयंपाक नाही ना तुम्ही तर आणलाच नाही पावसाला
तसणी हला
मग तुम्ही तर सांगत हो
नाही तई ते काय झालं तुमचं गाववाले ना बोलवत ना म्हणून नला
हा काय खोटं बोलतय आमच्या गावाले सगळे वाट बघतय
नाही तुमच्या गाववाले वाटणे बघ ते मी त्याला म्हणजे पावसाला फोन केला आता सांगितलं होत पाऊस म्ह त्यांच्या गाववाले वाट नाही बघत म्हणे हनुमान हनुमान पाडावाले म्हणे
हा सगळे वाट बघताय कुठं वाच नाही बघत
असं का येणार ना मग येणार ना पाऊस पण येणार
ये नाार का
मग येणार ते पहिलं कसं कराय बघा पाऊस पाऊस नाही यायचं तर ते काय अस आहे मा
आ हा फिरतात ना हा आता तेच चालू आहे
ना आम्ही पण फिरलो तई
पण फर त ना गागरा डोक्यावर ठेवून कळस कळचंडा केवला ठेबल
कळस घ केव ठेवून हो ते सगळे जण एक एक तांब्या पाणी टाकतात
हा ना
किंवा ते तांदूळ वगैरे देतात मग ते खिचडी बनवतात मग खातात ना हम्म देवावर जाऊन भरोबर तुमच्या गावात चालेल री मात तसं करतात की ना
हा करतात ना आमच्या गावाला पण
असं काय आम्ही पण लहान लहान होतो ना त्या लावडीला करायचो
अस का
म्हणून मला आठवलं की म्हटलं असं अस असत
हो का आम्ही पण करतच बावेश पण ये परी पण ये
परी पण हाय का सोबत असं का मग तुम्ही आता पाय पाय जाणार बरच लांबऊन जात ना तुम
येऊन जाणार ना मला सवय पडलेली आहे ना जवडच वाट
हा बरोबर आहे तुम्हाला सवय पडली म्हणून काही वाटत नाही
जवळच असं वाटतं आम्हाला काही हा चारा घेऊन येऊन लागणार
हा बरोबर लावलं गेलं मग खत शेतात
हा लावल गेलं कालच अकरा साडे अकराला तर निघून आले आम्ही शेतातून नाही नाही नाही आम्ही तीन चार जण होते घरच्या घरीच सकाळी लवकर गेले होते काम राहिलं का लवकर निघून जातात.
बरोबर
कारण की मी इकड उमेदमध्ये पण सी आर पी ये आणि बाईक मध्ये पण सी आर पी
बरोबर
अ तर लवकरच मग मला तर काय बोलवत नाही ते तर ते काम असत म्हणून माझ्या सांसऱ्याना माहितीय माझ्या सासरांनी लावून दिलंय मला उमेद मध्ये त्यांना माहिती आहे हा वहिणी कुठं कुठं फिरते असं
बरोबर
मग समजून घेते म्हणून चाली जाते शेतात
चांगलंय ते पण
म म का
बर बर चांगलं आहे ना मग समजून घेतात चांगलंय
हा बाडाला बाडा लहान होता ना बावेस तरी पण त्यांच्या सोबत ठेऊन चालू द पप्पा घ्यायला या मी चाली अस तर मग गाडी घेऊन येऊन जातात
असं का चांगलंय ना मग
मग ते पण समजून घेतात मला मी पण त्यांना समजून घेते काय मी कुठच नाही जात मग चालीत जाते शेतात
बरोबर आहे एकमेकांना समजून घेतात तेव्हाच
आज पण पप्पा काल पण पप्पा सांगत तर ते तुम्ही चालले का चारा घेऊन लगेच असं तर नाही पप्पा आम्ही औषध टाकून नंतर अकरा वाजेलं चालत जाणार तरी पण चालेल अस सांगून र हो का मग चांगलं आहे टाका टाका
असं का मा चांगलंय ना
माझ्या दोन नंदी आहे राहते
तुम्हाला अजून दोन नंनद पण आहे लग्न झालंय का त्याचं
लग्न झालं माझ
असं का
तेव्हड्या पैशात
असं का कुठे दिले आहेत मग
हम एक मालकतात ला दिले आणि एका साईडला दिलय
ह
मोठीवा मोठ गरबात कारण घ हा
असं का
आहे ना तडं राहतात ते
अस असं
तलाण दो एक अकरावीला आहे मुलगा आणि मुलगी दहावीला आहे
मंग मोोठे मोठेत ना
हा मोठे मोठे आणि एक का मंदराला राहते तिचा मुलगा या वर्षी अ नवदयामध्येध्ये अक्कल कु वला होत ना मग कुठ त नवी मध्ये टाकत त म्हणे ना तर तिथ
हा हा असं का चांगलंय ना मग काय टेन्शन नाही
हा ते पण समजून घेतात मग किव्हा पण फोन केला का कुठं आहे मीटिंग ला करता हो म्हणे जा म्हणे असं
असं का समजून घेत ात ना चांगलाय ना काय काय पाहिजे अचछा का
होला मीला मी माझी मु ही बारा वर्षीची झाली ना लाली नाही ती अडीच वर्षाची होती ते पासून मी लागलेली ना ते सांभाळून घेतात शेतात घेऊन येतात पहिल्यांदा घर राहाचे मग आता शेतात किती पाच वर्ष झाले ना तर समजून घेतात की प् पाग बडा ला गेलला मी जाते अस तर हो म्हणे मी लगे झालो असं माझ्या सासरा येतात माझे दीर पण चांगले हो ते दीर पण येतात दादा घेऊन जा श येतात असं म्ह म्हलं काजे येतात घेऊन येत चाल बावश आपण काय काय घेऊ असं म्हणून
हा असो का
हम
ह
हम्
मग बाकी काय चालू आहे
ह नाही चल बेटा
ह
ते हिरवा घार चारा झाले ना ते उक हे करता येते एकदम चांगले हिरे ह हा परी पण आणि भावेश पण खेडताय म्हटलं रस्त्या हो हा हो रस्त्यावर हा तिकडनाच येत तुम्ही हनुमानपाड्यामध्ये आल होता ना
हा हा
तिकडं रे तिकड पण येत आता रस्ता धरून पण तिकड आम्हाला कारण की एक नाला येऊन जात ना तिथं भीती वाटते झाडजुळज आहे म्हण इकड मध्ये ती मोठी टाकी आहे ना पाण्याची तिकडं येतात मग तिकडनं मग आम्हाला तिथं बांधलेला रस्ता नाही साधा रस्ता आहे पण टॅक्टर वगैरे सगळे जातात
असं चांगलं ना चांगलंय ना मग
हम्म चल बेटी हम्म
बरोबर
रात्री मी सुरेखा ताईला फोन लावल सुरेखा ताई म्हणायचे आपले कोण राहिलेले लकरून देणार लवकर बोलून घ्यायच असं तर रेजच नाही ती मला लावायती मी तिला लाहती. मग मी इती बोलली पूजा मेळ मीती अना पण कॉल कररात जा हा मी नंबर देणार आहे अस हा तुमचा नंबर तिला देणार आहे सुरेखा ताईला
हा द्यायचं ना मग माझे पण होतील ना माझं नाव पनम ह आपण
हो तेच म्हटलं पणम ताईला देणार आहे.
हा,
ईचा नंबर तुला देणार आहे तर तू फोन लाव जा म्ह तर चालेल मलाेऊन दयच मी फोन हे आपलं तर सगळ पूर्ण झालंय म्हणे सगळ्यांच पूर्ण झाले सीमा पा सीमा तय अंजली अनिता आणि तुम्ही मी आणि सुरेखा इतकच बाकी आहे
आसा का
हा ना आणि त्यांच काय पंधराशे रुपये आले माझ्या माझ्या खात्याात काय दोनशे रुपये आले. ह आणि तधारवंत ताई ना मॅडम अ दिलय ना तुम्हाला तिच का सविशे
सव्वीसशे रुपये हा तचे
असं काय नाही पैशांचं काय नाही केव्हा पण पैसे येतात जातात पैसे का किती पण राहिले तरी पण येतात पण कायतरी अनुभव मिळत
हा बरबर अनुभव मिळतो तेच आहे ना मग आता कॉल वगैरे चालू झाले तर आपल्या दोघांचं म्हणजे दोघांचं बोलणं चालू झालं ओळख ओळखायला लागलो आपण
हा, हा ना
सर रात्री तुम्ही मला फोन केला तेव्हा पण नेटच नाही नेट
ह आता मी शेतामध्ये चालेल नेटवर्क आहे अजून शेतातून आली का तुम्हाला लावणार
हा चालेल मला लावायचं मग तेव्हा आपण किती वाजेल येणा तुम्ही शेता मधून
लगेच अस एक तास लागेल पहिल्यांदा बोलणार तुम्हाला टाईम आहे का असं विचारणार मग हो सांगितल्यावर वर लावणार नाहीतर सुरेखा ताईला पहिल्यांदा तुम्हाला विचारणार काम आहे का असं तर तुम्ही हो हो म्हटल्यावर तुम्हालाणार,
हो पाकी सगळ्यांचे हून चालले ना मग
हा ना आपलंच बाकी आहे माझं तर मी करून घेतलं असतं पण रेंज नाही राहत ना त्याच्यामुड मी मागे राहून गेली हा,
माझं पण काही नाही आता चालू झालेत बघू आता
हा किती आहे भघून घ्यायचं मी नंबर टाकणार तुम्हाला, त्यांना सून लावायचे
हो-हो लावून देणार मी फोन त्यांना काही नाही बाकी मग ठीक आहे ना
ठीक आहे आता काय? ठीकच पाणीचीव ब पाऊसच नाही आला बाई नाही नाही इकड पाऊसच नाही आला नाही ना छान आला एक दिवस आला, णे तर गावामध्ये इतकाच पडला आणि बाहेर बाहेर थोडा शेतामध्ये बस
शेतामध्ये बस
नाही तर आलाच नाही पाऊसच नाही आला सगळे पावसाची वाट बघ कारण की कापूस ला लावलं गेलं येते निघताय कुड येते त्याला मग अजून घेऊन आपडे अजून मरून जाणार तर अजून बियाणे कस काय आणणार कुठून कुठून उचलून आणतात